हॅलो! हॅलो!, हॅलो! काय कराली? काय नाही जेवतो आता.
हा काय हम्, हो.
हा हा.
ह ह बरं.
तशी मग मजा येऊ राहिली का तिकडं?
मजा, मजा नको करू.
हा.
जेवली का?
नाही जेवायची आ.
जेवायची हाव.
काय केली भाजी? भाजी कायची केली, हम्म.
भोपळ्याची.
हम्म बरं.
हम्.
हम्म.
हम्म त्याला कायची भाजी केली?
मी धोडक्याची.
धोडक्याची हा.
हम् हम्म.
भोपळ्याची आणि धोडक्यायची.
हम्म.
हो, कस झालंय?
हम्म.
शेगावले जायचंय आहे ना?
ह् जाऊ ना.
हा, हम्म. चिखलदराले पण जायचय शेगावले शेगावले आनंद सागर आहे.
हम्म आनंदसागर मध्ये जायचं ना आता तर मस्त झालं.
हा आता, ऋषी तलाव राहिलेलं आहे पाच.
हम्म.
हम्म. हा हा आपण तर गेलेलच नाही चिखली रे चिखलदऱ्याला.
मजयच त त्या आजला आ चूप बस ना. हम्म बोल.
काय करू राहिली तू.
काय नाही खिचडी लावली.
हम्. हम्म मला सांग र बदल आता आपण जाऊ मस्त नवीन नवीन झालं. शेगावले आनंदसागरले सगळ्या इथे जाऊ आपण.
हो जाऊन.
हम् बतक बी येत.
हम्म. हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो, काही नाही, जेवाले वाढते आता पप्पाला खिचोडी कर''--''